हॅलो. नमस्कांर दादा. हां येतोय आवांज क्लिअर?
हो येतोय येतोय.
हां.
टंच झालां तुमच्यांकडे?
आंता पाऊस आंता एकदंम नाहींच्यां बरोबर आहे.
नाहींच्या बरोबर आहे आमच्याकडे तरं खूंप पाऊस चालूं आहे
पाऊस म्हणजे डायरेक्ट दादा नाईच्या बरोबर आहे. एकदंम म्हणजे कसं एकदंम लाईट लाईट चालूं आहे थोडांसा एकदंम कसं म्हणतं पवांरा कसां म्हणतांत दोन तीनं दिवसं दोन पवांरा चालूं नीसतां
हां नं
हम्मं
आमच्यांकडे तीनं दिवसांपासून फुलं पाऊस चालूं आहे म्हणजे असं मणं आमचं धर्ण विहीरी भरूंन गेली सगळीं
मी त्यांना एकदंम असं फक्तं पवारां चालूं आहे एवढां दीड महिन्यांत मध्ये फक्तं एकचं वेळेस पाऊस झालां की तो एकदंम जोरांत झालायं की हां.
ब आपणंल सर्विक कामं.
बरं आपणं आंता मुद्दा घेऊ वातांवरणांवरचं येऊ.
बरं.
आंता संध्या तुम्हीं बघतं असणारं
की आंता सर्व वातांवरण जे ते डायरेक्ट अवकाडे चालूं आहे
हो
जसं आंता म्हटलं तुम्हीं पाऊस हां मेनं टाईमांवर पडतं नाहीं ज्यां वेळेस गरजं आहे हं त्यांच्यानंतर आंता ऊंन म्हणजे अति वाढतंय
हो
ऊंन वाढतंय आणि त्यांच्यानंतर थंडी आहे म्हणां एवढी कमी जास्तं कमी जास्तं चालूं आहे आंता त्यांचं एक कारणं म्हटलं की डायरेक्ट अवघडीचे चालूं आहेेतं हे वृक्ष तोड वाढलेली आहे
हॅलो!
हो आला झा
येतो ना आवाज?
हो येतो की.
हा आताय कसं येतंय. आता भरपूर ठिकाणी पाहिलंय म्हणजे डायरेक्ट वृक्षात एवढी जोरात चालू आहे. ह कि पूर्ण वातावरण चेंज होत त्यांच्यामुळे, जस उला काढायला
आमच्याकडेही म्हणजे आमाना व्यवस्थित सापमान का पहिल्याेळीग वती केेले
हा आता अगोदर कस एक तारीख फिक्स होती. अ मे जून जुलै.
जूनचे सात जून लागनंतर प्रमाणून सक्रिय व्हायला.
हा तशी आता एक उदाहरण म्हणजे सात तारीख जी होती. काही ती पावसाची जून जुलै जुलैमध्येच. चालू होनार.
सात जूनची म्हणजे हा सात जून म्हणजे आमच्याकडे रोहिणी नक्षत्र म्हणजे, सत भास या चकण्या
कन्फर्म, कन्फर्म तारीख राहायची की दरवर्षी तरी या- म्हणजे दरवर्षी या टाइमाला, किंवा या वेळेला म्हणा किंवा या तारखेला म्हणा पाऊस, हा एकदम जोरदार हजेरी लावून जायचा.
ह
आता हे सध्या तच नाही आता म्हटलं तरी पावसाळा सुरून होऊन. आठ ते पंधरा दिवस एवढे वरतीऊन दादा तरी पाऊसहा, येत नाही जसा पाहिजे तसा. तरी आता म्हटलं आमच्या आमच्या भागात तरी, एवढं खानदेश भागात तरी म्हटलं की आतापर्यंत आहे ना. कूलर जोच असतो कूलर आपला.
होव
कुलर आतापर्यंत चालू. ब म्हणजे आता बाकी ठिकाणी कसं तुमच नाशिक जिल्हा म्हटलं, किथेथ कस थंड वाट तरुण जात बाकी आता आमच्यां इथं नाई. आमच्या इथे आतापर्यंत कुलर वगैरे चालूच आहे. म्हणजे जसं पाहिजे तस अजूनपर्यंत थंड झालेला नाहीे.
हां हां आवाजच का असला येतोय म्हटला सर,
हा दादा बोला ते आता मी ड्युटीवर होतो.
आपलं मग
तुमचा हा तुमचा आवाज थोडासा वाटतोय दूर दूर रोजते थोडा.
दुरदुर
हा असं म्हे स्पीकर ऑन केलाय का असं वाटतंय.
ना चालू आहे,
अच्छा,
हा म येतोय का आवाज आता?
हा येतोय आता क्लिअर येतोय.
नाही तुमचं आजूबाजूला काही तर
ना नई, नई काय नही अता बंद झालं ते.
हम्,
आता त्याच्यामुडे कसं आता तुम्ही भरपूर वेडेस पाहिला असणार. कि काही एवय एक- दोन वर्ष अशे गेले कि डायरेक्ट दिवाळीपर्यंत पाऊस आलेला आहे. दिवाळीच्या प्रेड मध्ये कारण दिवाडीत मध्ये थोडं कसं वातावरण एकदम स्थिर होऊन जातं.
हो,
म्हणजे वातावरण हे थंड होऊन जातं.
हो,
पण आता तसं नाही, आता तर डायरेक्ट काही दोन ते तीन वर्ष अशे गेले कि दिवाळीच्या एक- दोन दिवसा अगोदर म्हणा किंवा दिवाळीच्या दिवशी पाऊस झालेला आहे. आणि आता म्हणायचा असं आहे की आता कसं टेक्नॉलॉजी वाढली, त्यामध्ये कसं आता हे वातावरणाशी छेडछाड चालू आहे. जसे की आता हे कृत्रिम पाऊस म्हणता
कृत्रिम पाऊस पण झालेला आहे, आणि निसर्गाची जास्तच छेडछाड चालू हे ना. त्यात प्रदूषण खूप वाढलेलं ये. हॅलो!
हं जास्ती तेऊडी
आहोत,
येतोय का?
हो येतोय, डायरेक्ट बंद झालेला होता आवाज.
हा,
हम् ह,
आता कसं म्हटलं की आता जे -जे ढगांची जेवढी पावसाची कॅपॅसिटी असते,
हा,
आता हे काहीतरी त्याच्यामध्ये वायू सोडतात, किंवा काही दुसरा प्रयोग करता त्याच्यामुळे कसं ये पावसाची जी क्षमता असते, ती कमी होवुन जाते.
हो,
आणि शक्यतो आता वातावरण असं झालेलं आहे कि वारं- वारं एक म्हणता वार, वारा वाऱ्यामुळे ना पूर्ण पाऊस जो हे मेन भागात पडणारा असतो, तो भलत्या ठिकाणी जाऊन पडतो. आता काही दिवसापूर्वी आधी ऐकलं असेल तुम्ही. कि नाशिक वर ढगफुटीचं सांगितलेलं होत.
अ गुजरातला जाऊन पडला तो
आणि ते गेला तो गुजरातला.
हो.
पण ते ज आता तुम्ही बघितला असेल की डायरेक्ट भरपूर ठिकाणी जंगल तोडं एवढा वाढलेला हाय हे जे आपले झाड आहे यांनच्यामध्ये भरपूर कॅपेसिटी आहे. ते पाऊस बोलवू पण शकता घालवू पण शकता.
हो.
अन आता भरपूर ठिकाणी झाडं तोडा, वृक्ष तोड एवढी वाढलेली आहे. ती म्हणजे नको नको त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचे कामं म्हणा, किंवा कंपनी वगैरे असं काही एअरपोर्ट वगैरा आहे? भलत्याच ठिकाणी उभारण्याच काम चालू आहे आता हे आता एवढ्या वस्तीमध्ये आम्ही तुम्ही बघितल असेल. एवढे बिबटे वगैरा हे वावरण्याचं कारण काय?
हो.
म्हणजे आता काही एवढं पाच ते सहा वर्ष अगोदर आपण बघितलं म्हणजे ऐकल ऐकल असेल, कि इथे बिबट्या दिसला, वर्षातून एखादी आपल्याला खबर वगैरा माहिती पडायची.
हो अन आता बाराही महिने आमच्याकडे बिबट्या चा वावर आहे.
बारा ही महिने म्हणजे डायरेक्ट आता दर महिन्यात तुम्हाला कुठे ना कुठे ऐकू येईलच.
हो.
कि इथे बिबट्या निघाला इथं हा आता एवढा नाशिक जिल्हा म्हटल कि डायरेक्ट कळ्या मातीच्या तिथं भरपूरच कारण तेवढा एरिया जंगल पण भरपूर आहे.
हो.
आता कारण तेच होतय कि तिथे वृक्ष तोड वाढली. त्याच्यामुळे अगोदर आपण, आपण त्यांच्या घरात घुसलोय. ते ही सहसा आपल्या घरात याला कमी करणार नाही. आणि हा आता हे कस थोडं काही मान मर्याद ठेवून जंगलापासून जेवढं लांब राहिलं तेवढं बरं त्यांच्यासाठी पण आपल्यासाठी पण.
हम.. निसर्गाचं पालन केलंच पाहिजे., आपण सांभाळच पाहिजे वृक्ष तोड
बरोबर आणि शक्यतो आता हे आता काय झालंय काहीतरी संशोधन करण्यासाठी डायरेक्ट नि निसर्गाशी छेडछाड करता.
हो
हा -हा मग आता हे शक्यतो तसं व्हायला नको आणि जेवढं पाहिलं तेवढं डायरेक्ट हे जसं जसं पर्यावरण चालतंय.
हम.
आधीपासून चालत आलेल आहे शक्यतो पण त्याच्या हिशोबानेच चाललं पाहिजे. असं आपलं मत आहे
बर-बर आच्छा आणि कसं हाय? होतय आता आपण आपल्या लोबापोटी आपल्या पुढच्या पिढीचे आयुष्य बरबाद करतोय.
बरोबर आणि आता तुम्ही साधं ऊन उन्हाचं हे उदाहरण घ्या. कि डायरेक्ट टेम्परेचर जे ते आता पन्नासे पार चाललं गेलं आहे. नाही तर आता तुम्ही विचार करा.
जरतवर.
आपल्याकडे तरी नाही नाही तरी असं धरून चला अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पर्यंत.
आमच्याकडे या वर्षी पूर्ण त्या ना मुख्यांक गढला होता सत्तेचाळीस पॉईंट पाच झालेले होते.
हा आठ्ठेचाळीस पर्यंत पोहोचलेले आमच्याकडे यावेेळेस अठ्ठेचाळीस म्हणजे एकोणपन्न अठ्ठेचाळीस पॉइईंट वरती पोहचलेला होता.
आडोतीस पर्यंत म्हणजे अडोतीस एकोणचाळीस.. र्यंत गेल गो होतो का प आत्ताच्या वेळेस डायरेक्ट आठ नऊ टक्क्याने वाढलं.
हा मग त्याच एक कारण तेच आहे की. जंगल तोड भरपूर वाढली. जंगल थोडं वाढल्यामुळे दहा मिनट हो. हो ठीक आहे थोड्या वेळात करतो मग.
ल हो चालेल. खराबडत